हॅलो?
हा नमस्ते ताई.
नमस्कार तई काय चालयं कशे आहेत तुम्ही.
बरे बर तुम्ही कसे आहात?
मी बरी.
हा बोला ना झाल जेवण वगैरे.?
हो नाही जेवायला टाईम आहे स्वयंपाक आमचा
अच्छा अच्छा.
तुमचं झालं जेवण आवरलं का मग?
कुठून बोलताय मनल?
मी नाशिक वरुन.
अच्छा अच्छा मी पुण्यावरून बोलते. हा बोला ना ताई. हम्म हम्म.
काय तुमच्या पुण्यामध्ये फिरण्यासारखं सांगा ना?
पुण्यामध्ये भरपूर आहे फिरण्यासारखं,. इथ रांजणगाव गणपती आहे गणपती.. मंदिर आहे रांजणगाव मध्ये पुण्यामध्ये? तुळशी बाग आहे हम्म हम्म आहे पाण्यासारखं भरपूर दोन तीन जागेत चांगले चांगले परत उद्यान आहे इथं नाही का प्राणी संग्रहालय प्राणी संंग्रहालय हा हा हा तुमच्या तिकडे सांगा माहिती थोडीशी हो गेलेले गेलेले
पुण्यामध्ये हे गणपतीचं पण मंदिर आहे ना दगडू शेठ शेठ हलवाई
हो हो हो तिथं पण आहे रांजणगाव गणपती इथं पण आहे
आमच्या इकडे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे भरपूर भरपूर ठिकाणे असे पाहण्यासारखे गंगा आहे गोदावरी
हम्म हम्म हम्म
आता कुंभमेळा येतोय आमच्या नाशिकला
हो हो
ह् तुम्ही आल्या का कधी
नाही नाही नाही आम्ही नाही आलेलो तुम्ही जाता का कुंभमेळ्यामध्ये मध्ये
हो जात असतो आम्ही
हा हा हा थोडी माहिती सांगा ना त्याची म्हणजे काय होतं काय नाही
कुंभमेळा बघा आता एक महाराष्ट्रातला एक धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी असता तिथे अ अ जिथे जिथे त्रिवेणी संगम आहे तिथे कुंभमेळा हा होत असतो प्रयाग राजे त्याच्यानंतर हरिद्वारला हरिद्वार नंतर तर आता आमच्या नाशिकमध्ये येतोय दोन हजार हजार सव्वीस मध्ये
हम्म हम्म हम्म
तर भरपूर भरपूर म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचे भाविक भक्त हे तीर्थ स्नानासाठी येत असता
हा हा हा ह
आणि नाशिक हो फार मोठी आहे
हम्म हम्म हम्म
त्यानंतर तीस तीस ते पस्तीस किलोमीटरवर एक त्र्यंबकेश्वर म्हणून गाव आहे
अच्छा
तिथे महादेव अं महादेव यांनी स्वतः त्यांची जटा आपटून गंगा प्रगट केली होती
हा हा हा
हो हो गंगेचा उगम तिथून झालाय आणि अ बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून पकडले जात होते
अच्छा अच्छा
आणि तिथून पुढे एक अंजनेरी म्हणून गाव आहे
हम्म हम्म
दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर
अच्छा
हनुमान यांनी यांचा जन्म झाला होता
हा हा हा ह
त्यानंतर आमच्या नाशिक जिल्ह्यात एक सप्तशृंगी गाव आहे तुम्ही कुठे ऐकलं का
वनी वनी ना
हो
वनी या देवीच आहे ना वनीला शप्त शृंगी
वणी वणी वणी इथे साडे तीन शक्तिपीठापैकी ते अर्ध शक्तिपीठ मानलं जातं
अच्छा अच्छा
खूप गर्दी असते तिथे पण खूप भाविक बघता येत असता
हा हा
त्यानंतर एक चांदवड एक गाव म्हणून आहे तिथे पण रेणुका माताच मंदिर आहे
हा हा हा तुमच्या तिथंच जवळ जवळ म्हणल्यावर तुम्ही जाता असेल ना सगळ्या
हो जात असतो आम्हाला जवळ हे सर्व जवळच पडत
आ
हे सर्व गाव आम्हाला जवळच पडतात
हा हा हा हा
हम्म
बाकी काय बोलता पाऊस वगैरे पाऊस वगैरे आहे का त
नाही हो पाऊस नाही आमच्या कडे
पाऊस कुठंच नाहीये बाबा पाऊस यायला पाहिजे पावसाची गरज आहे सगळ्यांना पण आता काय कराव
खूप जास्त गरच आहे पाऊसच नाहीये शेतकरी वय टाकले सर्व जनतावय लागले
हा हा ह आमच्या तिकड तर प्यायला पाणीला खूप त्रास प्यायचे पाण्याचा सुद्धा गाळ गावगावी टँक वैरे चालू झाल्या
हा. कारण पाऊसच नाही म्हटल्यावर सर्व दूषितच होणार पाणी प्यायला आपल्याला पाणी लागत प्रत्येक काम हे पाण्या वाचूनच अढत आपलं.
हम्म हम्म आमच्या तिकड पाणी असं कमी व्हायला लागलं तर मासे असे तर पडून काही मासे मेलात काही हे झालंय काय सांगायचं? पाऊस जर झाला तस इकडं नाही का हे होईन गुर जनावरे बिनवारे आहेत त्यांचा पण किती त्रास हो त्यांना खायला नाही हिरवं वगैरे काय
तेच तर शेतीच शेतीच पिकत नाहीे त्याच्यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे हाल ये. जनावरांचे ते कुठे दूषित पाणी पिऊन त्यांना आजार झाला तर ते पटकन लक्षात देत नाही त्यात आपण गाई म्हशी ते
दूध वगैरे दूध तो दूध घेत.
हा तर मग गायींनी ते जर दूषित पाणी पिलं तर ते गायींना त्याचा आजार होणार. आणि ते दूध आपण पितो त्याच्यामुळे त्यानुसार आपल्यालाही त्रासच होणार ना.
हो ना हो ना. पाऊस होणं गरजेचं आहे आता टीव्ही मध्ये दाखवतात सोमवारपासून म्हणजे होणार आहे सोमवार मंगळवारपासून मग आता
खूप सांगता हो सात ज जूनला पाऊस म्हटले होते आ सत्तावीस जून झाले. पाऊस नाहीच आहे शक्यतो हा ऑगस्ट सप्टेंबर मध्येच येईल.
पंधरा जून नंतर पण पाऊस भरपूर असतो गेल्या वर्षी किती पाऊस होता.
बरोबर आता कस नेमकं शेतकरी लोकांची लागवडी चा टाइम अन त्यात पाऊस नाही. आणि लागवड केल्यानंतर पाऊस पडला तर सर्व पिकांचं नुकसानच
नुकसान होणार हो. गेल्या वर्षी तर कांदे लावा होते शेतकऱ्यांनी आणि कांदे असा पाऊस झाला होता की फक्त वरच तुटून गेल त सगळं फक्त खालतं जमिनीमध्ये जो कांदा होता तेवढाच राहिला होता काही काय
पण मग तो पूर्णतयार झालाच नही ना.
नाही नाही कांदे लावलेले जे लावले होते ना कोणाची आठ दिवस झाल ते कोणाची पंधरा दिवस कोणाचे महिना महिना झाल ता ते कांधेचे आक ते तुटून गेले होते एवढा पाऊ झाला होता गेल्या वर्षी ते गारा ते नही का गारपीट झालं होत.
हो हो.
त्यामुळे सगळं नुकसान झा म्हणजे कसं काय कराव शेत कारण नाही का पाऊस झाला तरी त्रास, नाही झा
नाही चालतय त्रास आणि योग्य वेळी आला तरच त्याचा फायदा आहे नंतर पाऊस येऊन काही उपयोग नाही ना ओ.
हो ना.
कारण आता कसं शेतकरींचे नेमके अ शेती करण्याचा टाईम त्यात आता जर पाऊसच नाही य त वस्तू महाग महाग
हो ना. आता मस्त हवा सुटली छान गारगार, पण आता काय माहिती काय होतय?
खूप दुफारी त इतकं गरम होतं. भरपूर आणि त्यामुळे लहान मुलं, वयस्कर अ वृद्ध जरी माणस सारखे त्यांना चालूच असत.
हम्म्म आहो आपण तरी पाणी पिऊ शकतो, नाही का कुठे सावलीला बसू शकतो हे करू शकतो हे जनावर य समजा, सगळे जनावर कुत्रा झाला आपली गाय म्हैसे यांना कसल ऊन य किती त्रास आहे त्यांना.
बरोबर.
अ. आपण ऊन लागल त सावेला येऊन बस बसू शकतो पण हे कु कुत्रे वगैरे आता त्याचं जीवन आपल्यावरच है. कुत्र्यांला आपण काही टाकलं तरच ते खाणार.
बरोबर आपण बोलू शकतो ते थोडी बोलू शकता.
मुलं आजारी पडताच य, जनावरांच पडतच य
हम्म हं.
चालूच य हे सर्व काय हायजीन प्रोटीन चालू य त्याच्यामुळ सर्वांना तो त्रासच य
हम्म हम्म.
बाकी काय म्हणता तुम्ही? अ पुण्याला होत असतो आमचा चक्कर पण सहसा नाही अस आमचे राहतात रिलेटिव्हज. तिकडे
अच्छा.
हमम हो दगडू शेठ हलवाय तिकडे जातो ना आम्ही,
हा हा हा.
ह् छान आहे ते पण हो गणपतीच्या याच्यात येत असत. स्वामी.
रांजनगाव गणपती वगैरे पाहिलंय का?
हो रांजणगावच बघितलेलं आहे मी कारण, तर दगडू शेट हलवाय. जो गणपती आहे तेव्हा पण आम्ही गणपती बस येत असतो,
हा हा हा.
ते तुमच्या तिथं तुळशी बाग आहे ते पण छान आहे बघण्या सारखं.
हो हो पाण्यासारखं आहे तिथे सगळं.
सिटी छान आहे पुन्हा.
हा हा हा, ओ जरचा गणपती एक आहे त्या गणपती, हो शिक्षणासाठी चांगली आहे.
हो, आमच्या इकडच्या सर्व मुलं तिकडेच जाता शिकायला जास्त करून,
हा.
आमच्या तिकड इकडच्या सगळे मुलं मुली तिकडच आहे जास्त करून शिकण्यासाठी,
हो का आमच्या तिकडचे काय मुण मुली तिकड असतात नाशिक,
हो हो आ इकडचे तिकडं तिकडचे इकड ज्यांना जे चांगलं वाटत. त ते.
हा हा हा हा हा,
चालेल. झालं आपलं दहा मिनिटं, हो हो धन्यवाद ताई तुमचं,
धन्य हो मला पण मला पण धन्यवाद वेळ दिल्याबद्दल.
केला आहे ना?
हो हो.